हा.. काय करायला?
काय नाय.. गणपतीचं काम चालूये.
हा हा किती फुटाच्या मूर्त्या करत्यायसा?
प एक फुटापासन असत्यात की एक फुटापासन तीन फुटापर्यंत असतात.
हा हा कश्यान तव्यात?
हम्म.. काय? कच्चा पण विकते की? होय.
ह्म्म ह्म्म..
हम्म..
आता कुठपर्यंत आलय काम?
हाय आता रंगवाय चालूय.
ह्म्म ह्म्म, पोर.
पोर आहेत की. आहेत शाळेत गेलेत. हम्म..
ह्म्म.. ते शाळेला व्हय.
होय होय तुमची?
शाळेला गेलेत. कितवीला आहेत पोर?
हायेत प एक दुसरीला हाय एक हा, एक युकेजीला आहे.
हम्म ह इंग्लिश मीडियम घातलाईसा?
होय. तुमची?
माझी पण एक केजीलाच हाय, एक तिसरीला हाय. एक आत्ता ज्युनिअरला हाय.
होय, हा हा गये बाई म काय?
म शिक्षण, शिक्षण हाय काय व्यवस्थित? ह्म्म ह्म्म, वाचाय येतय का सगळ?
होय, इंग्लिश वाचा येतय त्याला.
हम्म हम्म.
जवळ अ कन्नडचा. कन्नड जरास अवघड जातय, आमची मातृभाषा मराठी त्यामुळ.
हम्म हम्म.
हम्म.
म गणपती कस बनवताय तुम्ही?
काय प्लास्टीकच असत्यात, शाडूच असत्यात.
हम्म हम्म आता मातीचं बंद झाली ना?
होय माती बंद झाली, जास्त प्लास्टरस. थोडस असत्यात शाडूचं.
हम्म हम्म, म बराय. बरा, कसाये?
असत्यात बघ अ शंभर, दीडशे
हम्, ते काय ठरठरलेला असते काय?
हा हे ठरलय, हे काय कुळांचं असते ना.
हम् हा मग आणि काय?
काही नाही, जेवल्यास का नाही?
जेवली ना, तुम्ही?
आम्ही पण जेवलीच की.
हम्म हम्म, आता दिवसभर काम?
होय आता जरस ते छ साफ-सफाई करायचाच आ रबर लावाय लागलोय.
हम् हम्.
हम्म.
बपरे.
अ बारामध्येज काम असत, हम्म.
हम्.
आणि काय मग?
काय नाही बग चालू हाय घरातली काम.
हम् ह.
हम् हाय बरा प्लॅस्टर घातलंय. आता आज पंधरा दिवसांनी काढायचंय.
बरं.
ह.
मम्मी.
हायत.
हम्.
हम्म अ हाय हाय सगळं हा
हम्.
सगळं बरेय ताई.
आहेत की
ह हम्म, कामावरय.
अंह
हम्.
कश्श कोणीकडे जात्यात?
नै यमआयडीशीतायत.
ह
हम्म.
कळेल
तुमचं काय गणपती काम करत्यात?
होय, कास्टिंग असतंय साचा तयार करायचं.
म आता कुटं भाहिरेत?
व्हय, आता भायेर गेलेत.
हॅलो
होय होय, बाहेर गेलेत.
पाऊसाय का?
पाऊस नाही आत्ता, सकाळी जोरात पडला. आता बंदय, काय गणपती वळायचाय उघड झाली
व्हय.
हम्, थोडं पा कास्टिंग केलं त कच वल्लऐत अजून, भायेर ठेवलेला आत हेच पाहिली सगळं?
ह हं.
काय वाळणर नुसतं झाकून त काय उपयोग? झाकून ठेवल्यावर वाळत नाही काही.
कसं मूर्त्या करतायतं?
हेनच की, साच्या साच्यानंच की. प्लास्टरच. प्लास्टरनं. हम.
मातीवाली असं शिक्कवतो का काय?
न्हाई न्हाई, असं ह्याच्यात असतंय. लं र रबराचा साचा अस व्हय रब्बर वरनून प्लास्टरस असतंय आणि त्याच्यामध्ये प्लास्टरचं प्लास्टरमधे पाणी घालून हे करायचं. प मिश्रण तयार करून ते वतायचं त्याज्यात.
हम हम. तो वाळ्याव काढायचा. अं ह
हम्म, मग ते वाळलं कि मग काढायचं.
अं हम.
मग त्याचं टचिंग फिनिशिंग आलं की नंतर
हम.
हम्. मग काय? गणपती आता काय? चौदा सप्टेबरला हे नव्हं?
होय-होय, चौदा सप्टेंबरला आहे. आलायंच आता, एक महिना राहिलाय.
महिनाच राहिलाय फक्त.
होय.
हम्म, तेच कलर करायचं, का हे साध तयार करायचं हे चाललंय.
हम्म-हम्म, मग आता कलरिंग चालू करायला पाहिजे तुम्हाला.
होय. चालू व्हाय पाहिजे होत. जस, थोडं केल्यात.
नीट पावसामुळे वाळत नाही ते.
होय. तेच की, तोच प्रॉब्लेम आहे.
नेहमीच, बरं-बरं, आणि काय मगं.
काही नाही.
हम्म-हम्म, मुलांच्या परीक्षा झाल्या?
हा, परवाच झाल्या. तुमच्या कधी आहे. काय आहे. सांगितले काय? नाही बाई, हा तुमचीच तुमची शाळांचं वेळानं चालु झाली, त्यामुळं तुमच्यात असलं.
होय. महाराष्ट्राचा वेगळा असतोय थोडा. तुमचं बघुया, म्हणालती की या महिन्यात आता ऑफ ऑगस्ट मध्ये असत्यात म्हणून, गणपतीच्या अगोदर एक टेस्ट होत्या वाटतं.
हम्म-हम्म, मग वाचायला तेन येतेय का आता?
होय, याय लागलंय आता-आता. काय शिक क्षणांतच आवघडं झालं.
होय. काय कुठलं, मातृभाषेतन शिका म्हणत्यात. बाई आणि पुढे गेल्यावर इंग्लिश भाषा इत्या.
व्हयच की मग, तवा पोरांच अवघड आहे सगळं.
तवा पोरांच अवघड म्हणतोय खरं, आता काय समजन झालंय. आता कसं-कसं करायचं, आणि काय, आसं आता हे एक-एक शब्द असं समजत नाहीत, काय नाहीत.
तसंच आहे. पक अ वाचाय आलं बास म्हणायचं, आणि गप बसायचं. वाचाय येन महत्त्वाचं.
होय. महत्वाचं आहे. खरं म्हणजे
लिहायल, वाचायला आलं की एखदा
हा, ते समजून पण घ्यायला पाहिजे ओ. समजून पण घ्यायला पाहिजे कि ते, ती भाषा, हे आहे म्हटल्यावर, आपली मातृभाषेत ना सगळं लगेच समजते, तसंच समजत नाही हे.
हम्म, ते तर आहेच सोडा.
होय, कधी काय पुन्हा आत्ता पोरनी पण आवड, आवडीन शिकायला पाहिजे ते.
पोरांना आता खेळाय मिळ नाही, म्हणनू अवघड झाले.
हा अवघड झाले, त्यांना खेळायला मिळत नाही. त्यामुळे मुड ऑप करून बसत.
त्यामुळेग त्यांना ते सारखा अभ्यास-अभ्यास बर्डन मधून
होय.
नुसता बर्डन माध्यन झालते.
काय ला.
आता आपल्यालाच काय समजाय नाही.
हा तेच की होय तेच समजून झालय. मी आता तर सारखं जेमीनला विचारायचं.
तसंच करतोय सर्च कराय गुगल ला तीन विचार आणि बसायचं.
हे करतोय मी क्लिक करतोय प्रश्न त सुद्धा क्लिक करून ती डायरेक्ट कणी तला पाठवलं की अटॅच केलं की. ती उत्तर सांगते हा असं झालं आता काय तर पर्याय हा ते गॅप चाला म्ह ते हे वाटते आ सोप वाटते.
आपल्या वेळेस इंग्लिश वेगळा होत आत आ त्यांच्या वेळेस इंग्लिश वेगळा आहे, गणित सुद्धा वेगळेच आहेत.
सगळं इंग्लिशमध्ये सगळं कळायला पाहिजे नाही त्यासनी इंग्लिश हे भाषांतरच समजलं किंवा त्याचा अर्थच समजला इंग्लिश मधले काय आहे त नेमका. तरच कधी ती कशी सोडू शकते नाही मुल.
होय.
नाही तर कसं त्यांनी सोडवणार मग मी आता परवा बघितलं तेव्हा कनी असं केळाच घड एक हाय तला बादा केळ आहेत. एका घड्याला बारा केळ आहेत, असं त्यांनी दिलंय आणि ती सुट्ट किती आहेत? हे काय समजतच नाही ते.
हम्म.
हम म्हणून म्हंटलं मी डायरेक्ट विचारलं हो जेमिनीला ते सांगितलं.
म्हटलं कसं काय समजण झाली म्हटली.
ते का आपब झाल्या म्हणून बरं झालं.
हां. मग तेच की खरं मुलांना कसं समजू नका आम्ही एक बघून सांगवू ह्याच्यातलं. ते मुलांना तर ते शाळेत आता शाळेत व्यवस्थित शिकवलं तर मग समजवल त्यासनी म थड ते काय आहेच.
त्या समजून सांगलं तर बर पडते घरात आल की पहिला जस बघायच म्हटले की अवघड वाटतंय.
होय. तेच की मला तर कनी गणित म्हणजे सोपं नुसतं बेरीज बला की आम्हाला हे होतं.
होय.
त्यादाव डायरेक्ट कणी प्रश्नच विचारतात असं म्हणजे प्रश्नातन ते गणित विचारलेलं असत त्यामुळं. ते समजणं अवघडं आहे.
हम्म.
तेच अवघड वाटले आहे.
तेच म्हण न मग म्हणून म्हणाले. वाचायला आलं तर त्यांना सगळे येणार आहे‌.
हम, आता ती दिव्या म्हणाली की मला वाईल्ड अनिमल विच वाईल्ड अनिमल म्हणजे काय? असं काय विचारलं काय विचारलं काय समजलंच नाही म्हणत्या.
ह ह ह ते सांग प्रश्न आम वाचा येऊन. समजणं गरजेचं आहे प्रश्न.
नेमकं तथ करतय.
वा.
आणि ते समजून घ्या पहि पाहिजे पहिला आणि त्याच्यामुळेच अस
अजून छोट्या आहेत आणि त्यासनी हे झालं अड्डा झालाय भास त, त्यामुळं अवघडच झालंय त्यांच. आपल्या वेळेस कुठ काय अस हुत? खेळाय सोडल की झाल.
ते कसं आपल्या मातृभाषेतन सगळं झालं त्याच्यामुळ पण हे आता आहे, की इथं म मराठीमधन पण शिकणारी मुलगी आहे का नयी तिचं पण बघितलंं की, तिला असं लगेच समजतय असं पटशीर नेमक काय हाय ते, हा
आपल्याला मराठीमध्ये कसं आता बोलतोय.
हा तसं झालंय नयी ते, हा मग त्यािच्यामुळ काय समजना काय घालूया, का ना असू दे प पुढं ढकलायच का, शुभ्राला काय दुसऱ्या घातलं ते काय समजना झालंय.
हम्म, बघूया घ्या
तेच, बर बर चालतय.